हॅलो.
हा बोला,
हॅलो तू झाले का हो चहा पाणी झालं
नाही काम नाही जायला बसली होती मी
हो काय स्वयंपाक झाला, आता हा हा हा शेतात जातो तर म्हटलं करुन घ्या, काहो
तीन चार राहीले, अस
आता हा लावला की दोनच राहता समजा हा झाला की,
हा हा हा झाला की दोनच राहत असेल हो हो आता याचे पैसे काही माहित कधी देतात का चार महिन्यांत देतात की तीन महिन्यांत देतात.
काही सांगताच नाही येत. वेगळी सांगता त अग कर ना
साडेआठशेतले दीडशे रुपये ठेवले ना त्यांच्याकडे जमा ठेवले दिले नाहीत त्या ना,
अरे हा हा काकू
बाकीची बॅलेनस ठेवली.
मला येत हो का
हम्म
हा हा
बाकी, बाकी काय मग नाश्ता वगैरे झाला आता अंघोळ झाली कपडे वैगरे धुतो, आज रविवार आहे. पोरं घरीच आहेत.
बोलल बोलल ह मग हम्म
बाकीच्या बायांचे चालू असता मग कॉल काही जणीची राहिले असती ना,
खुप जणींची राहिले शेवटचे काय
हा
िक करून हे ना काढून द्या
ह शेवटे तरी काहीयचय आ मला माहिती आहे नाहीत त्या बाहेरला तर लह आहिले आहेत ते चौदा पंधरा पण झाले आहेत काही केलं चछ हे चांग लागते र चांग लागते मग राज क
हम्
खाय राहियलंणता
ह पा कमप्लीिट वाचं राहिलं म्हणजे त्याचे तेरा कॉल चौदा कॉल असेच होईल आहे
हा हा
काही काही ते बायांचे राहिले आहेत ना,
हो ना खूप बायांचे राहिलेत ना,
त्या म्हणतात काम करत नाही, प
तर काम तर करायच लाग त्याीन दिवसात सांगत कंप्लीट करायची त्या तन दिवसात जेवढं झालं तेवढं प्मेट दिलं नाही आठ दिवस क्लअर द्यायला पाहिजे ते ना मग तास दिलं तरी राहत नाही काय बोलावं कोणासोबत असं होते ते कमप्लीट होत कतात ते टास्क मदातच फोडनार् होती.
हो ना आज काही पावसाचं वातावरण ये, पाऊस वगैरे नाही का पोरी.
बघ खळ कतो
बाकी तुमचा स्वयंपाक झाला.
हो हो बरोबर आहे ना टाक झाली कॉल झाली की मग टेन्शन राहत नाही एका एखाद कॉल केली की हम्म.
पै
हो हो हो
मंग वाहून गेल, नाही गेल. कारंग त्याच्या काळ
बाकी
मुलाची तब्येत पाणी
आ
मुलाची तब्येत चांगली ये का नाही.
काही ऐकल नाही येऊन राहील बराबर.
मुलाची तब्येत चांगली आहे की नाही म्हटलं.
हो हो पोराची तब्येत चांगली चांगली ये काल गेलता. शाळेला. आज समजा संडे आहे तर आज घरीच आहे आज खेळून राहायला
ह का आज सुट्टी
आज मोठा गेला इकडे शेवगावल गेला मोठा फोरगा त्याच्या आबाजीसोबत. आमच्या जवाई जवाई हे म्हणून नोकरी लागली तर त्याचं स्वागत आहे तिकडे शेवगावले
शेवगाव की शेगाव?
शेवगाव शेवगाव आपलं हे श याचं साई याचं गजान माल शेवगाव तिथंच स्वागत आहे त्यायच तर तिथं गेले मग स्वागतसाठी - ते आम्हाले जायचं होतं पण आ्ही काही गेलो नाही कामाच्या ना शेती ची काम होते तर
त्या आप शेती काम मोठी तुला
ते येतच आहे आ बाजीसोबत सकाळीच गेला तो
हम्म न नै घला तिकलेे म ह म ते हम्
हो ना
जा लागत होत मंदिरात दर्शन होत होत.
हम्
ह ह तसं काही झालं नाही, झाला म्हणतो अधिक महिन्यात
हा हा.
हॅलो आवाज नाही येत का ताई
आ
् आवाज येवू राहिला का म्हटलं?
नाही नाही आवाज नाही येवू राहीला, बराबर धर की रे
ते सातशे तेरा
हा हा.
आप आ कसे कांदे आण
होणा यार इनसान रहात नाही. मागं पुढे मागं पुढे तरच राहते हा.
हे गेले हा.
हम्म.
साडी हाएती खूप म्हणून कापून राहिली, ती ब्लाऊज पीस काढले त्यातले
हा हा.
हा.
हा हा
हाव ना.
काय करू आता?
आता काही नाही आता, नाश्ता वगैरे झाला आता कपडे वगैरे धुतो, मग स्वयंपाकाले बशीन
हा ना हा ना.
हा. मोठा मुलगा काही घरी नाही आता, आम्ही दोघंच माई लेकर घर हे वावरात गेले डवऱ्यात वावरात